हा बोला
हा काय म्हटलं कश आहात खूप दिवसाचा फोन नाही काही नाही
छान छान मजेेत आहे तुम्ही कश आहात
सध्या काही धावपळ चालू होती नाही तुमच्या मागे
हा सध्याता शाळा सुरू झाल्यात ना
हा तरी विचार करत होते म्हटल काणता खूप दिवस झाले आठ पंधरा दिवस होत आले तुमचा काही फोनच नाही
सुरू झालेत मुलांच्या त्यांची पुस्तकं वया टिफिन टनची तयारी सगळंच आता नवीन तुमच्या मुलांचे झालेय कश मुलगी ज्युनियर के जीला आहे मुलगा पाचवीेला गेला आहे
अच्छा ह वाजी तरून लहानन त्यामुळे काही अजून तर नाही टेन्शन शाळेचे अ ती दोन
हा का अजून छूट
हम्म ते त्याच्यामुळे अजून तरी नाही ती रोज मण ते मला शाळेत जायची म्हंटलं बरे जेव्हा जायण्याची वेळ येईल ना तेव्हा मग नाटक करणार
वाक्त कााय जायला
हम् बोलता येत अस ना तिला आता चांगलं
हो बोलते ना स्पष्ट बोलते ती ना चालायला उशिरा लागली पण बोलते
हा का
ठी आहे प्रत्येक बाळानमध्ये वेगवेगळंच असतं
हा प्रत्येक बाळांचं वेगवेगळं राहतं कोणी उशिरा बोलतं कोणी उशिरा चालतं
हो ना तेच अजून लहान आहे म्हणून बरी तेच अजून लहान मग त्याच्यामुळे अजून तिखट जास्त खात नाही मग तेच असं वेगवेगळं काय बनवावं असा प्रश्न पडतो
हा का नाचणी वगैरे ते घालत असताल ना तिला पेज
हो हो
बाकीचे फळभजी चचापाती अजून नसेल खात ना
खाते तशी पण कस म्हणजे तिखट वगैरे नाही खात काही भाज्या आता जेवढ्या देता तेवढं प्रयत्न करतेस म्हणून कसं नाटक करत ना लहान मुलं लवकर खात नाही
हा लहान मुलं नाही लवकर खात त्यांच्या मागं पळून पळून घालावं लागतं
हो हो ना तोच मोठा एक टेन्शनचं कामये तेच
हा त्यांचं मुलांच छोटं तसच आहे
काम परवडत पण त्यांना सांभाळणं नाही
छोट्या मुलांचं राहतना तसच आमारी चो तक आता काय करते तू आम छोत दोशक हा हा
हम्म
तिच्या बरोबरच राहावं लागत असेल ना पण
हो ती बाबांसोबत गेली ना आता
हम ह
बाबा असले की काही टेन्शन नाही मग बाबांसोबत येथे चक्कर मारून मस्त मंदिरात जाते इथे
हम् हम्म हा ह तुम्ही शहरात राहता का गावाकड
अ इथे म्हणजे खूप जास्त असं सिटी पण नाही आणि खूप जास्त असं खेडेगाव पण नाय हे बऱ्यापैकी सोई सुविधा आहेत
हा का हम् ह् मग पा कस आहे तुमाला
पाऊस तरी इकडे वाट बघतोय
हा का सगळीकडेच पावसाची वाट पाहते पण पाऊस काय जुनी
हो ना गरम तर किती होत रोज असं वाट तजीलजील
गरम पण होतय खूप ना
कृष्णा स्लॅबची घर असले की तापले की खूप चट बसता संध्याकाळी
हा संध्याकाळी दिवसभर नाही गरम होत पण संध्याकाळी गरम होत दिवसभर स्लॅब तापतो ना त्याच्यामुळ मग ते संध्याकाळी उष्णता
उष्णता खूप जाणवते
हम्म गावाकडे तर खूप उष्णता आहे
हम्म पण गावाकडे कसं मळ्यात वगैरे असले कि मस्त बाहेर बसत येतं
हम्म झाडं असतात ना दारापुडं हम्म तसं तिकडं नसतील ना झाडं हे काई
नाही नाही इथे स कॉलनी सर एरिया आहे त्याच्यामुळे कसला काय
हम्म हम्म हम्म हम्. हम् काय त्यात बाळाला काय खाऊ घातलंत. तमच्या
नॉन व्हेज ते खात असेल ना? का नाही खात नाही खात का!
ते आम्ही नाही बनवत ना घरी त्याच्यामुळे
म्हणजे तुम्हीच नाही खात काय.
हा
हम हम हम तुम्हीच नाही खात त्यामुळे मग पिपलला सलवडी खात ना!
हा मग त्याच्यामुळे अंडी वगैरे,
अंड पण नाही खात का ती
अम् ऑम्लेट वगैरे खाते ना!
खाते ना! मग आता काय स्वयंपाकाचे तयारी चालू हे.
हा एक कडे आवं संध्याकाही लाईट गेली, कि मग येत नाही लवकर त्याच्यामुळे थोड लवकरच करतो.
हा का, लाईट मंग कधी उशिरा येती का?
हा जस आ आठवड्यातूनच रविवार हे ना! रविवारी काही भरोसा नाही राहत तिच कधी गेली कधी गेली की लवकर येत ना
हो का!
अच्छा! म हे लवकरच करून घेतल आज.
ती त्रास देत असंल ना स्वय पाक करायला का राहती.
नाही, आज्जी असता ना तिच्या.
हा, हा मग, आज्जी घेत असतील ना? हम्म हम्म! ह ह न आजी असले काही प्रॉब्लेम नाही मग राहत असेल.
हो.
भाजी काय केली मग?
आत साधंच भेटते वरण-भात कुरडई.
हा का! हम हम
तुमचा काय मेनू ये?
आमचं आज मटण.
अ हा सगळं अस कस पेशल राहत असे तुमच?
हा मटण आता एक कड सगळे गावा कड मटण खातत ना.
अवाकडे कडे खातात त्यांना कामं पण जास्त असतना. शारीरिक कामं जास्त करावं लागत.
आणि सगळ्यांना असं गावराण कोंबडीचं मटण म्हणलय आवडत नस यांनाच ते आता सध्या जास्त
तसं गावरान आपल्या घरचं असल्याव वेगळंच लागत ना. हम्म! तुम्ही जात असताल ना गावा इकडे
हो जातो ना.
चले
आमच्या पण म्हणजे माझ्या पण माहेरी करत त्यात खातो तिकडे गेले की इकडे नाही चालत ना. तर तिकडे गेलं की खातो मग.
तिकडे गेले ग कायकडे
अ ते असच असतो दिदीला नाही आवडत दिदीला नाही आवडत तिच्या घरी खातो सगळे.
हा ना नाही पण तू मला आवडत म्हटल्या नंतर खायला पाहिजे बाकीचे त्यांना नसंल आवडत.
पण इथे ते अनुष्ठान वगैरे देवाच केलेलोय आहे त्याच्या मुळे चालत नाही
हा हा हा हा मग केलेल देवाचं म्हणले हो काय मग?
हम्म.
तसं केलंय म्हटल्या वर कायला आपण तरी ना करायचं
हम्म म परत नको. आपल्यामुळेच आपल्या मनाला वाईट वाटतं मग.
हा मग काय येत आपल्यामुळे बाकीचे नाही खात आपण ते
हा.
हम्म! पावसाच तुम्हाला पाऊस झालायं का नाही?
अजून एकदा पण नाही ओ.
मध्ये झाला होता ना, बऱ्याच ठिकाणी तिकडं नाही झाले ना.
वातावरण फक्त होतं.
ह ह. आता पण आमच्या इकडं वातावरण झालंय पावसाचं पण काही
हो ना, तिकडे कोकण वगैरे तिकडे झालेलं काही भागात.
हा कोकणात मागल्या वर्षी खूप खूप भरपूर लवकर मे मध्येच पाऊस झालेला ना.
बापरे! तेव्हा तर खूप हाल झालेले. आमी त धाणे वगैरे घेत लेे काही वाळावता नाही आले, सगळी अळी वगैरे लागली होती, त्यांना.
हा ते लवकरच झाल ना नेमकं वाळवण घालायचा टाईम असं उन्हाळी काम करायचा टाईम आणि पावसाचा टाईम एक झाला.
कर घेऊन टाकते मग गहु वगैरे वाळऊन वगैरे ठेवले.
हां तुम्ही शेतात करता का वि कत घेेता?
अं नाही विकतच घेतो ना त्यामुळे
हां मग घेऊन वाळवून हे करून व्यवस्थित ठेऊन ना.
चाळून वगैरे नाही ना शेतात ना म्हणजे इकडे आमचं हे ना अ शेती कमी आहे त्याच्यामुळे मग जास्त काही करायला नाही मिळत.
हो का?
हम्म द्राक्षबाग वगैरेच हे त्यामुळे. हां.
मनुके करत असताल ना तुम्ही तिकडे जास त.
हां घरी वाळवतो ना घरच्या पुुरतं.
हं काळे द्राक्षे अस ते तिकडे हिरवे
दोन्ही पण असतात. हॅलो दोनी हो दोन्ही पण असत हिवाळा असला की म्हणजे डिसेंबर जानेवारीपर्यंत अ डिसेंबर जानेवारी पर्यंत काळीचे होऊन जाता नंतर म जानेवारी नंतर आले की वक्त ते वा्हाईट म्हणजे हिरवेच राहतात आता त्याच्यामध्ये तर अजून एक प्रकार आलेलं आहे तो असं थोडासा लालसर दिसतो आणि ते आंबट पण नसता खूप खायला थॉम्सन वगैरे असं वेगवेगळे प्रकार राहत त्याच्यामध्ये
हम् हम् हम् छान लागतेेत का ते खायला
हो आंबटगोड त्याच्यामध्ये कस प्रतिकारशक्ती पण जास्त असते आणि कणा मधे, ते शरीरासाठी पण चांगले असत मग मागणी असते बाहेर पाहाच्या दिवशांमध्ये पण त्यामुळे एक्सपोर्ट वगैरे होता. हॅलो हॅलो? हॅलो? तिकडे काय होत? अच्छा गऊ, बाजरी, मका हा हा हा हा मका, गऊ, बाजरी इकडे पण होत, अम्म चांगली भर असते त्याच्यामध्ये पण चांगले पैसे होतात, हम्म. हा नइ आम्हाला शेती कमी म्हणून आम्ही करत नाई, ते इकडे पण होत ते सर्व सोयाबीन, गहू, बाजरी परत भाजीपाला पालक मेथी कोथंबीर असे सगळे पिक घेतली जात तशे. हंगामानुसा, हो हो चालेल ताई तुमच्याशी बोलून खूप छान वाटल, धन्यवाद.